हॅलो काय ग हो काय स
काय नाही का मी पण फोनतला आहत होते तुला
हम्म फोन आता पण का नाही याकडे होता
् नाही माझ्याकडे होता ईसत होत म्हणजे तु्हाला पणार होते मी ला
ह
तुझी आठवणी आहे कड मच
कस काय कालता आली होती ना इकडे
हली होती तरीता
माज प हो जा ना मग मस्त पाटोळीची भाजी ठेल मग
झाले का
हम्म नाही करतय स्वयंपाक मजे तेे आपल्या पुले याई भाऊ याईन येत आहे जवई अंडेर
हम हम
हो
मग आज पावन चार मध्ये राशील ना काही बोलवते
ह मग काय झालं आपलं काम आहे ना रात्री पण मी भरला हा एक पेजेस मा जाता तीन मधले दोन दोन आणि ते थोडसे आहेत ते असं राहिल बस
आ मी तुला मोबाईल पाठवू का
ह
आता नाही उद्या नाही ग बाई थोडा प्रॉब्लेम येऊन गे माज चरूला संधीवाच्या त्रास ये ना नुसती रडते ती तिला खूप त्रास होतोय ते
मग आज निघायला पाहिजे होत ना तुम्ही सुरात सुरतला
आज निमू ना मगाम्ही पहाटे ह सोमवारी सकाळ मध्ये पोहोचून जाऊ
हम्म
तर मी काय सांगते. म्हटलं, मोबाईल देऊन जाऊ का?
पण, सरांचा असा फोन आला तर?
सांगून, मी, सरांना विचारून जाईल, ना, मोर,
हा, तरी, पण, आ, तब... त पण, मध्ये, मध्ये, काही, काही, चालत, असत, मग, काय, जाऊ, दे, असा आठ दिवस दिलेला आहे. आपल्याला, मग, मी तोपर्यंत, माझे करून घेणार हे, दोन, पेजेस, मग, आज,
मी, बघ सोबत घेऊन जाईल. रेल्वेमध्येध्ये, भरेल, जेवढे भरलं जाईल, तेवढे,
हो, काय जास्ती, नाही आहे. आणि आणि ती कोण होती. तर ती तुझी व्हायला पाहिजे. भिल आहे. दिनेश, भीर म्हणून, तिचं नाव काय होतं, काय माहिती,
दुर्गा दिनेच.
असंच, वाटत हम्म. तर मग ती पण भरून दिलेली तुझी होती. पण म्हटलं जाऊ दे भरून देेतसं पण भरायचंचस, मदरची, माहिती, मग टाकून दिलेले आहे.
हम्म, मी आज बरबरला जाईल तेवढं ना. पण, कपडे पकडले ग बाई, किती, दिवस तीन एक दिवस झाले. कपडे तर आमच्याकडे पाणीच नाहीय.
सच काय
आजी बा
त मय मला एंजॉय
बोलतकू पाहिजे.
हम्म
हचालो..
हा, ना, बोल, ना,
जाते, मग, भांडे, गाासेल, मग,
मग, किती वाजेला निघणार आहे त?
आम्ही, त, सकाळी निंगू, ह म ध्य रात्री इथून, आम्ही दोन, एक वाज्याला दोन, तीन वाजता निगू भ मंग साडेई पाचची रेल्वे राहील. तिथ नऊदा पर्यंत पोहोचून जाऊ मग दिवसभर
णार ना तू तिकडे उद्याचा दि उद्याच्या दिवस सुट्टी रा ना.
दिवस
मगते मग आज गेलं असत लवकर मग उद्या काम झालं असत मग लवकर बुवा. कच्चे कचे किं वगैरे आहे. किंवा काय अऍडमेट वगैरे करताात का? काय? ते.
पण आज रविवार आहे ना ग आज काहीच नाही होणार ना.
पण, जायलाच वेळ लागतो. तिथे राहायच,
काय नाही ना कस काय वेळ लागेल. पहाटेची रेल्वे जर पकडली ना
तहम
पाचची रेल्वे पकडली तर तिथं नऊ वाजेपर्यंत पोहोचतो आणि चारची रेल् पकडली तर तिथ आठ वाजेपयंतोचतो आम्ही.
हो, का मग तुम्ही आज कुठे राहणारह तुम्ही? हम् हम्
कोण? आम्ही इथूनच ना मोटरसायकल कलवर निघ ना.
आम्ही इथून नंदुरबारला मोटरसायकल वर जातो, तिथं मोटरसायकल लावून देतो लगेर रेल्वेमध्ये मग रेल्वेमध्ये गेलं का तिथं उन्हाला उतर उतरायचं. डायरेक्ट सिव्हिल सिव्हिल मधून तिथून निघाय बनतरी
हो बरोबर आहे. तीच ना दडगावकडे गेली होती तीच ना सरू?
दडगाव नाही ग तलावडी.
हा तेच ना पण तिकडेच आहे ना. हम् आता तिकडेच पण तो मुलगा चांगला आहे तो पण इकडेच आहे का तो त्यांच्या घरी
तो शिपाई आहे ये ना तोरन माळला पण त्यांच पण आता पंधरा पंधरा शाळा उघडली मग ते पण येणार होते पण आता बोलता. पहिल्यांदा माहित नाही आणि सुरुवातीला मग त्यांचे शाळाचे पण प्रॉब्लेम असते मग म्हटलं राहू द्या तुम्ही.
हम् ते नाही का?
त्यांना नाही घेऊन जातोय, आम्ही मी आणि कांता शरू जाऊ. मग दुसऱ्या वेळेस तर त्यांना पाठवून देऊ.
हो शरू बघून घे
चांगला बाई परिवार पण चांगला आहे तिचा.
हम्म
तोरणमाळला राहते ती म्हणजे तिथं पण राहते सासरी पण,
हम्म पण मग हा तिथ जॉबला जायचं यायला परवडत नाही ना रस्ता पण तिकडचा वेगळाच आहे मग नागमोडी त्याच्यामध्ये मग त्रास होतो ना यायला जायला. आणि तिकडे गाड्यांचा प्रवास पण कमी वाटत ना.
हा मोटर सायकल येत
ह तरी पण असं जायचं यायचं परवडत परवडायचं जाऊ दे गाड्या नाही येत जात तिकडे मला वाट त्या तसं
हम्म तिथच राहते ना अभ्यास वगैरे करते र दिलेले आहे त्यांना गॅस वगैरे सगळं आहे. ते शाळेचं जेवण बनवून घेऊन घेतात नाही तर मग वाटलं तर स्वयंपाक करून घेतात.
हो चांगलंय सरू पण काम करते मग तिकडे.
काय नाही ना ते अभ्यास करते.
म्हणजे शिक्षण चालू आहे तिचं?
हा चालू आहे ना काय टी आय टी ते काय परत गेली ते झाले
हो का
हम तलाठीचा पेपर त्याच्यामध्ये थोड का चालू आहे हो
हम्म
त्याच्यािती तर गव्हर्मेंट जॉब पाहू म्हणे
हम
पण लागवून संगत असते ती
हो ना लागेल तर चांगल आणि त्या अशा वर्करमध्ये पण फार्म भरला होता ना? तिनी
बाई सगळं काही पण त्यांनी ना ते त्याचे त्यांचे गावाचे आहे ना
ह
त्यांनी नाही हे केलं ना तुमच गावासारखं झालं नाही याच पण भांडण करायला लागून गेले ना? ह
हं
नाही. दोन, तीन दिवस ड्युटी पण केली.
मस्त होत गं. आता म्हणे पंधरा हजार रुपये तर मानधन नाही म्हणे ना आपला पगार.... मानधन तेे वे मिळत म्हणे आणखी म्हणजे आपण जे हे केलं ना खर्च पाणी जे सरेफर वगैरे केले.
तर नाही
दहा हजार दहा नाही मला इकडे मुुन्नी ताई सांगत होतेय ना म्हणून इकडे मग
पंधरा झाले. पण पंधरा नाही भेटता दहा भेटता आणि मग वेगवेगळे कामाचे सगळे मिळून त्यांचे काही वीस, पंचवीस
ना.... तेच ना जास्तच आहे. गरज सुंदरमाता आणि संतमाताना कोलप घेतला म्ह असतील
ना
ते शरूला लावायला सांगता. शरूला नाही लाव ना आता आम्ही कोणाला नाही लावू देऊ म्हणून ते जागा अशीच पेंडिंग ठेवून दिलेली.
हो का?
हं द दोन वेळ होऊन गेलं अस त्यांचं म्हणजे असं भांडण तर ते म्हणे आम्ही काही.... त्यांच कामावर आम्ही त्यांच इंटरव्ह्यू वरन लावतो आणि तुम्ही सांगता की कोणाला पण लावून घ्या. जास्त शिकलेली ही अशी कस काय लावणार मग नाही सांगतात ते डॉक्टर
चांगलंच आहे ना मग यांच तर.
ते जागा स्पेंडिंग ठेवतो म्हणे. ती मुलगी चांगली दिसली तिचा इंटरव्ह्यू चांगला गेला सगळं काय चागलं तिचं. म्हणून तिला आम्ही करतोय म्हणे न जर राहिलं तर आम्ही कोणाला नाही लावणार. म्हणून ती जागा पेंटिंग ठेवून दिलीत. आणि ते गावाचे म्हणतात की तू आताची मुलगी आहे म्हणे तुम्ही पैसे भरले असेल म्हणून.
हो वा आपले लोक त्याच्यातच राहतात ग महागे राहून जातात त्याच्यामुळे. मध्ये जगायच कधी सोडणार काय माहिती कोणाचं बरं होत असेल. हा तरी पण होऊ नाही देत.
हा.
हम्
ह ती माझ्या सारखी आहे तिचं बोलणं सगळं काय आणि माझ्यापेक्षा जास्त ती. के तिच
हो ना शिकलेली पण आहे. हा ना शिक्षण पण चांगल झाले ना म आता आणखी.
पण झालं सगळं काही झालेलं आहे तर मग.
हम ते राहुदे असच असत.
लोकांचा भरोसा नसतो म्हटलं काही पण करत बसत.
हं ते.
हो वाटल लिवून देते मटलं मी आज नाई. अहवाल लिवून देते आणि डॉक्युमेंट जे झेरॉक्स करून कना याला नेऊन देईल आणि जर सर्व माग होतीलच तर मग तुझ्याकडे पोहोचवायला पाठवेल.
हो तसच कर मग ह सकाळी.
कारण म हे बय ऑन लाईन पण हे डॉक्युमेंटच.
हम्म. ते पण ना ते पण आहे ना बावीस तारखेला जमा करायला लावलेले आहे त्यांनी.
तर काय काय पाहिजेल आधार, मतदान, पासबुक,
मतदान नाही ग आधार. एल, सी, प्रमाणपत्र तर नाही तुझ.
हा पासबुक.
आणि पासबुक बरोबर ह असं.
आपलेच ना फक्त मिश्टरांचे नाहीना.
आपलेच ना ते कुठ मिस्टर आपले जातायत तिथे कामाला. आपल्याला जावा लागतंय ना.
हा ना.
हा असत तुझ्या जावे सोबत म्हटलं तुम्ही कॅम्प्युटर मुलांना शिकवत होते म्हटलं तुम ते टोक नाही चाल का अस बोलते मग म्हणे आता किती वर्ष झाले सोडायला. तसच असतका म्हटल मोबाईल बघता अण काय बघता म्हट तुम्हाला वाटत मी मोबाईल बघते पण म काय काम करते ते मला माहिती म्हटल नवीन नवीन काय माहिती भे ते शोधत बसते अस ना म्हणे मी काय बघतो तुला माहिती. माहिती नाही काय असे म्हणत होते. ते मस्करी येत नाइ का ते बघत म्हणे असं बोलत होते. कोणती भाषामध्ये आहे हो ना. मला खूप राग आला होता आज तर
मग मस्करीच बर करत बसा म्हणा.
हो ना तेच करतात, मग काय फक्त हे वेल्डिंगच राहिलं ना मग ते वेल्डिंग टबकता. नाइ तर दुसरं काहीच नाही तेच तेच मस्करी बस मग ते बायको नवरा बाय बायकोच अस अस तस हे दाखवता मला म्हटलं चांगलंय भांडण झाली. हा ना तस चांगल दाखवता ते पण म अस मस्करीच चालत आणि